हॅलो.
हा येतोय आवाज
हो येतोया
हा बोला
अ काय झालं अ मी काल म्हणजे मी गावामध्ये इकडे राहाय राहायला आले. आणि काय झालं थोडे दिवस झाले. अ आम्ही फिरायला गेलेलो शहरामध्ये आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जरा खूप भार भारी वाट टल कार गावच जरा जिवन आणि शहरातलं जिवन जरा वेगळं वाटत. कारण काय होतं अ शहरामध्ये छान असे रस्ते परत अ अ अ मी राहते तिथे त तलाव खूप छान आहेत. ते तलाव पाहिलं परत छान असे टकाटक रस्ते परत मॉल अस सगळं पाहून मला इतकं भारी वाटलं सांगते शहरामध्ये गेल्यावर म्हणजे मी कधी असं पाहिलं नव्हतं आणि अ खूप भारी वाटलं मला ते पाहून असं झालं तुझा तू कुटे फिरायला गेलीस का शहरामध्ये कधी
अं खर तर सांगायचं म्हटलं तर मी काय शहरातच जास्त राहते. अ गावाकडे म्हणजे कदा म्हणजे जास्त जाणं येणं नसतं फक त म्हणजे वर्षातून एकदा जेव्हा गावची जत्रा असते तेव्हाच गेली असेल. पण त्यातून पण मला म्हणजे असं अ शहरापेक्षा जास्त गावाकडेच आवडतं. कारण की गावामध्ये बोलतात का नाही अ म्हणजे अ शांतता असते आणि हवा स्वच्छ असते किंवा वातावरण जे म्हण किंवा निसर्ग वगैरे खूप छान असतं. पण शहराकडे बघितलं तर म्हणजे जरा शहरामध्ये सुखसोयी सगळ्या असतात. अगदी म्हणजे तुम्हाला पाहिजे ती गोष्ट लगेच त्वरित तुम्हाला भेटते. पण जो शेहरामधला गोंगाट असतो किंवा प्रदूषण एवढं अस त म्हणजे ते कशाच पण असूदे ध्वनी प्रदूषण असू दे किंवा हवेचं प्रदूषण असू दे तर त्या त्याच्या तुलनेत मला म्हणजे गावाला जाऊन राहायला वगैरे जास्त आवडेल. पण बोलतात का नाही कामासाठी तर शहरात राहणंच भाग आहे. पण जेव्हा पण मी गावाला जाते तेव्हा मला म्हणजे असं खूप मन भरून मी रहा ते अगदी पंधरा वीस दिवस
अगदीच बरोबरय अ कारण मी पण अ जे दोन्ही कडच थोडा थोडा अनुभव घेतला आहे अ आणि गावाकडे कसं असत अ खूप शांत आणि स्वच्छ हवामान म्हणजे प्रदूषण विरहित हवामान असत. गावाकडे आणि शांतता असते. परत सकाळी देवाची नामस्मराची गाणी लावतात आपल्या कुलदैवताच्या ठिकाणी गावामध्ये त्या त्या ऐकून कोंबड्याच आरवण असल म्हणजे अशी पहाट सुरू होते त्यांचा गाण्यांना आपली दिव दिवसभराच वात म्हणजे अं खूप प्रसन्न वाटतं ते गाणी वगैरे ऐकून आणि आपल्या गावाकडे पण खूप अस त न नंदी बैल वगैरे येतात त्या सीझनमध्ये ते पण पाहायला भारी वाटत तर ते काहीतरी सांगून जातात म्हणजे पूर्ण वर्षाची तुम्हाला काहीतरी हे सांगून जातात टिप्स म्हणजे सांगून जातात.
बरोबर म्हणजे अ मला म्हणजे गावाकडे अजून एक गोष्ट जास्त आवडते. अ ते म्हणजे अ गावामध्ये जर एखादा कार्यक्रम असेल किंवा कोणाच लग्न वगैरे असेल तर म्हणजे हल्ली आता थोडीशी पद्धती ती कमी झालीये. पण मी लहानपणी मला चांगलंच आठवतय की दारामध्ये लग्न असायची गावाला आणि अ ते एवढं एवढं मस्त वाटायचं ना म्हणजे हे हॉल बिल्ला ती सरच- नाहीये हॉल मध्ये तसली कारण की दारात लग्नं असत ना तेव्हा एवढं मस्त वाटतं के म्हणजे लोकं येतात भरपूर नातेवाईक येतात. परत त्या वेगवेगळ्या प्रकारचे अ ज्या विधी असतात त्या केल्या जातात. म्हणजे आमच्या भागाकडे कसं असतं, लग्नाच्या आदल्या दिवश ठी म ते गावदेव वगैरे असत मग मुलगा असेल तर त्याला घोड्यावरून अगदी आ आपल्या गावात जेवढे पण देव आहेत किंवा मंदिर आहेत तिथं ते पत्रिका द्यायला जावं लागतं. आणि म्हणजे खूप छान वाटत ते तेच शहरामध्ये गेलं तर शहरामध्ये हा सगळ्या गोष्टी ची खूप कमतरता भासते कारण की एकत जागेचा अभाव असतो. आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीने कुठली गोष्ट तिथं कारण की तुमचं घरच एवढं छोटं असतं की तुम्हाला अ असे जे मोठे कार्यक्रम आहेत ते तुम्हाला हॉलमध्येच करावे लागतात आणि हॉलमध्ये काय म्हणजे अ तुम्हाला त्यांच्या नियम अ नियमाला धरूनच चालावं लागतं. पण तेच दारात असेल, घरात असेल, तर तुम्ही तुमच्या मनाला हे येईल तसं तुम्ही करू शकता.
अगदीच ग बरोबर कारण कसं असतं गावाकडे लग्न कार्य म्हणलं तर सगळे लोक भावकी वगैरे सगळी गल्लीतली सगळी मंडळी सगळे हजर असता तसे शहरांनं मध्ये बी दिसत नाय मोजकेच मंडळी त्यांचे अ अ नातेवाईकच तेवढेच अ उपस्थित असतात. अ असं पण असत पण गावाकडे कोणी पण वारलं वगैरे त त्यांच्या घरी बोलवाची पद्धत असते सगळे गावातली लोक बोलवायला त्यांच्या घरी जातात त्यांचे सगळं बारा दिवसाच कार्य होईपर्यंत त्यांच्या घरी
तुझा आवाज ब्रेक
काहीच समजत नाय आपल्याला हे पण अ मजे अ अ दुष्परिणाम म्हणता येईल आपल्याला असं पण होत पण एका बाबतीत शहराचा जर विचार केला तर शहराकडे चांगल्या पद्धतीचे रस्ते असतात. सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या त्या लवकरात लवकर भेटतात तिथं. अ दवाखाने म्हणा शाळा म्हणा अ बस स्थानक म्हणा म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपल्या गरजू आहेत त्या शहरामध्ये भेटातात. त्यामुळं आपल्याला शहर पण एक एक वेळेला बरं वाडतं आस पण आहे.
अगदीच अगदीच आणि अ दुसर गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणल्यावर म्हणजे अ पूर्वी थोडंसं वेगळं होतं पूर्वीच्या तुलनेत आता गावांमध्ये पण भर पूर सुधारणा झालीये. अ पूर्वी कसं असायचं की म्हणजे जास्त सोयी नव्हत्या जस दवाखाने म्हणा किंवा मेडिकल म्हणा अ चांगल्या शाळा पण आता अ तसं नाय राहिलं आता गावातल्या पण झेड पी शाळा वगैरे असतात त्या खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे तिथे अ सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या आहेत मुलांना वगैरे म्हणजे शिकवायला आधुनिक पद्धती वापरली जाते. आणि रोड रस्ते पण आता खूप चांगले केलेत म्हणजे पहिले एवढे डांबरी रस् स्ते वगैरे गावाकडे नसायचे तसेच आता थोडस लोक म्हणजे अ शेणाची घरं कमी वापरायला लागलेत गावाकडे कारण की आता जो तो स्लॅबचं घर बांधाय लागलाय. अ त्यामुळे शेणानं सारवलेलं घर क्वचितच बघायला भेटतं नायतर मला आठवत ते आम्ही लहान होतो तर आमची आजी असं म्हणजे भिंती वगैरे अ त्या मातीने अशा पोतऱ्या वगैरे द्यायच्या भिं तिला खाली आमच्या आजी सारवायची पण एक तो वास होता ना, त्या घरामध्ये म्हणजे बोलतात ते एवढं छान होत. हा सारवल्यानंतर तर घरामध्ये खूप मस्त वाटायचं. म्हणजे असं खरोखर वाटायचं की हा बाबा हे गाव आहे. पण आ आता लोकांनी काय केलंय, ज्याचे त्याचे बंगले आणि ज्याचे त्याची स्लॅपची घर. त्यामुळे गाव गावासारखं आता वाटत नाहीये. त्याचं शहरात रूपांतर व्हायला लागलय. अस वाटाय लागलय
ते गाणं आहे ना. मन रानाात गेल ग. मस्त गाणं आहेत. ते पण ते ते गावाच्या वरूनच ते गाणं आहे खूप छान आहे ते पण. अ तस गावातलं जीवन खूप भारी असत. कारण आपल्याकडे आमच्या गावा इकडे पण यात्रा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे होते. बारा दिवस यात्रा असते. आणि इतक भारी असत वातावरण. सगळे अं लोक यात्रेनिमित्त आलेले असतात गावामध्ये. सगळ्यांच्या भेटी गाठी होतात. अ म्हणजे एक पंधरा दिवस कशी निघून जातात हे कळतच नाही. कारण आयुष्यातला सुवर्ण काळ म्हटला तर आम्हाला वर्षातले ते बारा दिवस असतात. कारण यात्रा आमची गावची खूप मोठ्यान असते. त्यामुळे आम्हाला गावाच जीवन खूप आवडत.
नक्कीच नक्कीच नाही बरोबर आहे. पण कस असत कि गावामध्ये अजून म्हणजे थोडस नोकरी वगैरे हा थोड्या अ ज्या संधी आहेत. त्या थोड्याश्या कमी प्रमाणात आहेत. अ एकदा का त्या संध्या वाढल्या तर मला वाटत नाही की म्हणजे शहरामध्ये आणि गावामध्ये जास्त फारस अंतर राहील. जसं आता आपण पुण्याला वगैरे गेलो, तर पुण्यामधला अमुक असा भाग होता. जो पूर्वी म्हणजे एकदम गांवडळ भाग होता. तिकडे म्हणजे असं गावच्या सारखं होतं. पण आता तिथे पण एवढी सुधारणा झालीय. एवढी डेव्हलपमेंट झाली की, म्हणजे ते वाटतच नाहीये की तो गावचा भाग आहे. कारण की आमच्या पण गावात आम्ही बघतो. म्हणजे पूर्वी जसं होतं. आणि त्याच्या म्हणजे थोडस निसर्गाशी पण लोक खेळायला लागलेत. कारण की फॅक्टरी वगैरे पण आता गावाकड यायला लागलेत. एम आय डी सीचे वैगरे त्यांचे सगळे कारखाने असतात. आणि त्यामुळे थोडस हवा पण दूषित हो ते गावाकडची तर मला वाटते थोडस म्हणजे ह्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत. नाही तर म्हणजे गावात जे सौंदर्य आहे. ते कुठेतरी आपण गमावू. असं मला वाटतंय अजून काय बोलतेस तू
हॅलो
हा बोला.
जॉबच्या दृष्टीकोनातुन बघायच झाल तर आपल्याला शहराकडेच जाव लागत आणि तिथच जॉब कराव लागत. लागतो. कारण अ तशा गावाकडे संधी खूप कमी आहेत. शहरामध्ये कशा एम आय डी सी वगैरे असतात. त्यामुळे अ परत आय टी पार्क असतात. त्यामुळे जास्त करून लोक हे शहराकडे धाव घेतात. पण सणासुदीचा जो कार्यक्रम असतो, घरी फंक्शन असतात. किंवा लग्न कार्य म्हणा वाढदिवस म्हणा किंवा सण, यात्रा, जत्रा अशा काही अ कार्यक्रम असतात, त्यावेळे आवर्जून लोक आपल्या गावाकडे धाव घेतात. आणि येतात आणि सगळ्या कार्यक्रममध्ये सहभागी होतात. असं मला वाटत.
हो नक्कीच. आणि शहरामध्ये पण म्हणजे आता कसं आहे तुम्हाला अमुक गोष्टीसाठी शहरामध्येच यावं लागत. जसं काय म्हणजे आता पुढचं शिक्षण आहे म्हणा. उच्च प्रतीचं शिक्षण घ्यायचं असे तर तुम्हाला शहरातच यावं लागतं कारण की मोठी मोठी ज्या अ युनिव्हर्सिटी आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत ते तुम्हाला म्हणजे शहरामध्येच भेट तील गावाकडे ह्या कमी भेटतील तर म्हणजे थोड्याफार गोष्टीसाठी शहराची मदत घ्यावीच लागते दवाखाने असू दे किंवा कोणाचं काय म्हणजे बोलतात ना मोठ काय असेल आणि आता मला वाटते म्हणजे बहुतांश लग्नाचा विचार जरी मुलींनी केलात तरी गावाकडच्या मुली असल्या तरी त्यांचं असं एक स्वप्न असतं की नाही बाबा, मला शहरातला मुलगा भेटला तर बरं होईल म्हणजे अ प्रगती होण्या दृष्टी त्रिकोणाने ते लोक तसा विचार करतात आणि नक्कीच तो योग्य आहे. कारण की अ शहरामध्ये आल्यावरती तुमची प्रगती ही होतेच तुम्हाला तिथे असं कोण नसतं की ज्याला काम भेटत नाही तो अगदी अशिक्षित असला तरी त्याला काम भेटतं शहरामध्ये
बरोबर आहे नोकरीच्या निमित्ताने शहर हे चांगला आहे पण प्रगतीच्या दिशेने पण शहर चांगलं आहे पण कसं आहे अ खर्चाच्या मनान शहर परवडत नाही कारण सगळ्या वस्तू तुम्हाला तिथं विकत घ्यावे लागतात तर तिथंच तोच इकडे खेडेगावाचा विचार केला तर ग प्रत्येकाच्या घरी गाई गोटा गोटा असतो त्यांच्यामुळे दूध भेटत त्यांना शेतीतून उत्पादन भेटत असत माळव होतं त्यामुळे भाजी भाजीपाल्याचा प्रश्न मिटतो तिकडून खर्च वाचतो आणि घरामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात जास्त करून त्यांना विकत काही घ्यावं लागत नाही त्यामुळे गावकडच जीवन हे सुखी समृद्धी आरोग्य ग्यदायी असं म्हणता येईल
नक्कीच नक्कीच ते तर आहेच
आणखी म्हणजे कसं गवाकडे जास्त खर्च नसतो ना शहरामध्ये सगळ आपल्याला वस्तू विकत घ्याव्या लागत्यात त्यामुळे आपला खूप खर्च निम्म्यातल्या निम्मा पगार तिकडच जातो खर्च आणि आता तरी खूप मुलांच्या फीज जास्त आहेत शाळेमध्ये शिकण्यासाठी हाय एज्युकेशन घेण्यासाठी त्या त्यामध्ये पण खूप खर्च होतो त्यामुळे बजेटनुसार पण आपल्याला एकदा वाटत तो चला गावाकडे असं वाटतं मग
राहायचं म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन जसा असेल त्या दृष्टिकोनाने वागायला लागतं आणि गरजेनुसार बोलतात ना जसं आधुनिकता चालली आहे सगळीकडे वाढत चाललीय तर त्यानुसार तुम्हाला हातामध्ये पण तेवढे बदल करून घ्यावेच लागतात आणि ते बदल करून घेणे पण गरजेचे असतात नाहीत तर तुम्ही कुठेतरी जग पुढे चाललंय आणि तुम्ही कुठेतरी अधोगतीच्या मार्गावर जातय असं वाटतं त्यामुळे
ह
म्हणजे जिथे गरज पडेल तिथे प्रत्येकाने आपाले म्हणजे दृष्टिकोन बदल लावे असं मला तर वाटत
बरोबर म्हणजे ज्याच जस विचार आहे त्यांनी तसं राहावं हे यातून निष्पन्न होत चालेल तुमच्याशी बोलून